ह हॅलो सुमित्रा त आवाज येतोय का
हा येतोय ना
कोण बोलत होत ग कस आवाज काढत होता
केव्हा
काल लावला होता ना मी
कोणा आला मला
मग
केिंव्हा मी काय करत
अ म्हणजे असं एक एक वाजेला असेल का
मी तर मग मडे घासत होती ना चाल तर साफसफाई चालू होती घरची
असं का लाव लावलं होत मग म्हणजे बोबड्यासारखाच बोलत होत का कोण मुलगा होता
माझा मुलगा होता ना बावेश बावीशकडे माझा मुलगा राहले ना त्याच्याकडे मोबाईल होता ना काल दिवसभर मग मी बांडे घास ती ना अ नाही तर हा कोण कोण असं सांगणार काहीच नाही सांगणार कोण
हो तसच सांगत होता तो सुमित्र ताई आहे का असं विचारत होते मी कोण सुमित्र. सुमित्रा म्हणे.
हा असं सांगच तो तर. कट करून द्यायचं.
मग काही कोणाला लागून दे लागून गेलं ग बाई म्हणून कट करून दिला मी नाही. हो हो. ह आ म. अंजलीला लावलं होत अंजलीला सांगितलं सुमित्र ताईला फोन लावला काही. क कोण बोलत होत काय माहीित. आवाज पण चांगला येत होता मग थांब मी लावून बघते म्हणे ते. हो.
सांगायची ती मला रे मता या फोन लाला उचल. नाही का कुठे राहते म्हणे. नागो बाई जरीज. सपाई चालू आहे अस चा.
काय काम केलं मग.
कापूस लावता आहे ना शेतातच आहे आम्ही. ह शेता मध्येध्ये ना. नाही ना पाऊस नाहीय पण तरी पण लाताच ये ना.
कोरड्यामध्येच.
हा. अस अस हा शेतामध्ये. तेे.
किती क लावला.
अ पा पाचवी काश असा हवी प चालू आहे.
हा हा हो.
थोडसं बाकी आहे अजून. हा थोडसच बाकी की आज खुली होता गेले का नाही तिथं.
हो गेले होते गेले होते ना.
कोणा त फोटो बघितला आच तुमच.
अ तुम्ही नाही गेले का.
गेले ना नाही बघितलं काीा
काही घ एवढं बघितलंच नाही मी पण मग.
तुमचा फोटो बघितला ना.
बघितलं का
तुमचा फोटो बघितलं म्हटलं.
दुसरं काय काम.
काहीच नाही बाबेश परेश. आता गेलाय त तिकडच्या शेतामध्ये मी इकड आली आहे.
सा
कापूस लागवड केली का तुम्ही.
नाही ना पाऊस नाही ना बरोबर आमच्याकडे इथं. हो. मक्का एवढं लावलेला आहे पाऊस मोठा नाही झाला ना. थोडाच पडला आहे.
बा ते प.
मक्का का एवढा लावलेला कोडल्या मध्ये लावून घेतलं मक्का. हम्म रात्री पडला होता पण काही नाही का खूप काही नाही पडणार हा एकदम कमी होताना ओल झालं असेल शेतामध्ये
मग शेतामध्ये काहीच सुकून गेलं तेच पाणी पडलेलं सुकलं आता
हो त्याच्यामध्ये कसं काय लावणार ते सगळ खराब होऊन जात ना मोठा पाऊस आला तर मग ते काही नाही उगघून जाात पणणीया जास्त पाऊस पडल्यान चांगलं मग उगायला काही तर त्यांना पण हे होत नाही ना
अजून काय चालू आहे
काही नाही आज जर पाऊस जास्त पडला तर शेतामध्येच गेले असते कापूस लावायला
हम्म ओलीओ तिथं गेली होती सकाळी सकाळी गेली होती पण सगळे शरकर अंगणवाडी ताई मदतनी सगळेच होते ना मग मी सांगितलं त मला कोपसला वयला जायचंय मी हा मजरी सांगायची हा त्यातू अससं मग काय करू इथं तुम्ही सगळेच ये ना म्हणून फोटो काढून घेतले थांबली मग येऊ लागले
हम् गेली काती पण
गेली फोन लावला तिला तर मी शेतात चालली अस सांगत होते पण मोबाईलच घरी ठेऊन चालली डी
आज रविवार आहे म्हणून
हा ना घेऊन जायचं हा को बाकी येत मी फोन लावणार घेऊन जायचं असं सांगितलं तरी सुद्धा येवग हेग
मुलांसाठी ठेवून गेले असे ते
नाही नाहीतेत त चार्जिंग नसेल म्हून
लाईट नव्हती का तुमच्याकडे
होती ना लाईट
होती का
त का ठेव ते नाहीतर नाही पण ठेवत चार्जिंग संपून जाते
हम्म अ तुमच्याकडे दोनच बाकीे होते का
माज तर अजून बाकी ये ना बारा बारा कोल बाकी क अजुन
तुम्ही काही ब एवढं लक्षच नाही दिलं का
नाही रेजच नाही राहत कस काय फक्त दोन मिनिट तीन मिनट ं बोलल हो म कट होऊन जात म्हणून आता तुम्ही शेतात आलीय म्हणून लावलाय तथ मलगावच्या इकड तवेर आहे ना तिथं रेजे म्हणू लावलं मी म्हणून तर सगळ्यांना लावते आज
कपासून लावते फोन लावते का
हा काकूस पण लावते फोन पण लावते आज
हो
हम्म नर कधीच पूर्ण झालं अस माझे पणे नाही राहत ना म्हणून मी नाही दोन मिनट तीन मिनट बस पूर्ण होतं मग कठे होऊन जात आपाआप मला मा सर पण काला सांगत होतेस तुझ्याकडे काय रेंज नाही एकवटच होतय मग होन मणे
ह टावर घेऊन या सरांना सांगलंत
वगे म्हण ना रे
म्हज बोलण्यासाठी एवढ म्हणजे असं सहज बोलले असत असं सरांना विजिट कसं झालं तुमची मग
चांगलेच झाले विजिट कय जे आहे तेच केले ना मग दिलेलंच आहे ना त्यांना भाजी पला लागवाड दिलले बेबी किट दिलले बनना पावडर दिलेलं येतं मग चांगले वनना पावडर
कसं कर
ते पावडर केळी जे सुकलेलं केळीच पावडर असत ते पण दिलं आहे ना पहिल्यांदाच मुलांना दुधामध्ये एक चमच टाकायच गरम दूध करायच आणि एक चममच
टाकून मग पाजयला यच अस का वजनासाठी म्हणजे सगळ्यांना वेगवेगळं दिलं का
हाय एक एक लहानसा डबा असतो
हम्म
तो डबा लहानसाच होता तो दिला ना पहिल्या अंदाज मी लागली होती तेव्हा झालं होतं मनना पावडर असं हा बालगुट टी सल आम्ही जाईन झालो होतो ना तेव्हाच.
हा तेव्हा का?
हम्म हम्म.
काय काय विचारत होते ते सर.
काहीच नाही विचारतात ना ना विचारतात काय काय दिलं कसये असं विचारतात.
मग ते बोलतात का?
हा बोलतात ना जे बोलणारे असं त्यांच्या घरीच घेऊन जायचं.
ह त्यांच्याच गरज का सरच म्हणजे. नाव त्याचे म्हणजे तेच घेऊन जात असेल म्हणजे
नाही दुसऱ्या व्हिजीटला येतात ना ते तिकडनच याद्या आन आपण काय दिलेलंय ना तिकंडन यादी आन आणतात. मग तेच ना बघून त्यांच्याच घरी जायच.
म्हणजे सरच नाव ते म्हणजे बोलत असतील ना याच्याकडे घेऊन जा असं. मग तिकड घेऊन जावं लागत.
तुमच्या निघाली का आज व्हिजिट
नाही नाही झाली विजिट.
आमच्याकडे जाडी दोनदा.
दोनदा झाले का? म-मरगावला तर काही सांगत होते ना.
काय?
मलगाव ला विजिट झाले होते.
म हा झाली होती पण तिथं मलगावचे काय सांगायच्या दिलं नाही म्हणे तसं
का बर खोटं बोलत असतील गं बाया पण.
ह काय तसेच दिले दिलेलं असत तरी पण खोटंच बोलतात खाऊन पिऊन विसरून जातात ते.
नाही जे जे दिलं असेल ना ते सांगायला पाहिजे ना त्यांनी म.
ह.
बोलायचं काही त्यांना तर पैसे थोडे मिळणारेत का? खोटं बोलण्याचे. काय पण सांगतात च.
नई पण आपल्या बाया तश्याच असतात.
हम्म आपल्या समाजात जास्तीत जास्त असंच आहे. त्यांना काहीच विसरून जातात, काहीच पडलेलं नसतं, त्यांना एवढं दिलं आपल्याला एवढं काही त्यांचं म्हणजे वाटतच नाही काहीच नाही असं.
ह ह. जे दिलेलं ते आठवण करत नाही हा त्या वर्षी का? हा. हा दिवस होता सण होता तेव्हा दिले होते ते असं सांगतात. हा असं सांगतात. अ त्यांना अजून आपण आठवण करून द्यायचं. हा तो मेला तेव्हा का हा दिलं दिलं असं सांगतात.
मग त्यांना आठवन येते.
हा मग हा दिलं बाई मग सांगायचं आपण फोटो दाखवू का आहे माझ्याक कडे फोटो तुमचा प्रूफ असंत हा म्हणे दिलं हा ही आली होती ना माझ्यासाठी माझ्या मी घरी होती ना ही आली हुती ना गेलं असं सांगतात ते काही.
असं सांगत. जे बोलतात त्यांनाच द्यायला पाहिजे ना फडाफट बोलणारे. म्हणजे त्यांना पण पाहिजेल.
हा.
हम् म तर.
काही समजत नाही.
हम्म.
हा.
डाटा सगळं पूर्ण झाला.
बाकीये ना पीडीएफ मध्ये डाटा भरायचा बाकीये अजून. हा ना तुमचा गेला.
हो बोरला गेलाय.
माझं काय बाकी. हं.. आता या महिन्यामध्ये नऊ नवीन नोंदणी आहे.
नऊ.
हा नऊ आज रात्री मग
हो त्या रिंगचा प्रॉब्लेम असेल मग त्यामुळे पण नाही भरलं जात असेल ना
हा रेच पण नाही नीट रात्री भरते. मग पऊन जातात ना म्हणून चांगलं. जात.
हम्
रात्री भरून देते मग.
किती वाजेपर्यंत भरपण.
मी काय काम.